हॅलो.
हॅलो.
हो म्हटलं नवीन पि क्चर वगैरे काय वेगळे म्हणजे असे थेटरला जाऊन देऊळ बंद वगैरे बघितला का? च मी नाही बघितलं म्हणून विचारते. घरीच बघितला का हा अजून लागला का तो पार्ट? टू लागला कुठे कुठल्या याच्यावर चॅनल वर?
नाही आम्ही काय केलं म डाउनलोड करून घेतला आणि चॅनल वर नाही लागलाय अजून कुठलाच.
तेच म्हटलं जी जी चा प्रोडक्शन आहे मला वाटतं नाही ला गला नाहीेये म्हणून तेच म्हटलं नाही तर नक्कीच बघितलं असं टी व्ही वरचं.
आही असं डाउनलोड करून घेतो आणि मोबाईल वरनं कनेक्ट करतो टीव्ही ला आणि बघून घेतो त्यामुळे असं काही कुठे जायची गरज पडत नाही तेच नाही खरंच आहे ते छान म्हणजे नवीन पिक्चर आला की डाऊनलोड करून घेतो लगेच. आणि बघतो मोबाईलवरती फिल्मी ऍप म्हणून आहे ना ऍप आहे अ गु फिल्मी ऍप म्हणून फिल्मी.
ओके ओके. ते ते ऍप आहे का त्याच्यावर मिळतो का डायरेक्ट ओके ओके बरं झालं त्यातून मला माहित पडला मी तर पिक्चर वेडी सगळं वेडी आहे मी.
हो खरंच आहे ना. आणि कुठे जाण्यापेक्षा बरं पडतं ते मग मोबाईल वरनं कसं हल्ली ते स्मार्ट टी व्ही असल्यामुळे बघून बघणं होऊन जातं न. नाहीतर म हल्ली समजा जायचं म्हंटलं तरी सगळं बघून मग मुलांच बघून वेळ ही आपली मॅच झाली पाहिजे जायचं म्हटलं की.
त्याच्यापेक्षा आपल्या आपल्या मोबाईला आपण आपल्या वेळेनुसार कधी पण बघू शक
कधी पण बघू शक तो तेच ना आता मग तर सगळे सिरीज मोठ्या मोठ्या असतात. म आम्ही थोड्या थोड्या एपिसोड बघतो हो. दोन आज बघितले मोठे तर म दोन नंतर असं करतो.
तो शेअर मार्केट मधला होता त्याचा वेबसिरीज खूप चांगली होती आणि तो हा होता ना . अ स्टॅमप पेपरचा वजा केला तो दुसराच पेलकी तेलकी. तेलकिचा होता तो ते दोन्ही मला वेब सिरीज खूप आवडल्या.
आता आम्ही परवा म टाटांची बघितली अ ती मेड इन इंडिया म्हणून आहे ती बघितली आम्ही हो ती पण खूप सुंदर आहे छान केली म्हणजे आपलं टाय टनचा घड्याळचं असं छान दाखवलंय त्याच्यामध्ये.
तम मला माहित पडेल.
मोठे मोठे एपिसोड आहेत मग दोन दिवसात पूर्ण केली आम्ही. थोडं थोडं बघून. मग घरात असल्यावरती कसं मग कधी बघणं होतं आता एवढं बघितलंय आता नाही ना. बघायला
हो हो हो हो त मटका थिंग पण काहीतरी ना चांगली होती हा खर खरोखर असं होतं व्हिडिओग्राफी म्हणजे खरोखरच तो व्यक्ती होता मी लहानपणी मी ऐकलं होतं पण बोर्ड वगैरे एवढं काय लक्ष लहानपणी कधी ना कधीतरी असं ऐकल होत तेव्हा खूप गॅग स्टार वगैरे सगळ्या गोष्ट मी त्या ऐकलेल्या आहेत फक्त पण अस त्या व्यक्ती ती बद्दल असं आले ना मु ते बघायला जास्त आवडतात नाय. हां ती हां ती बे ते रेसिपी मी बघितली होती ती छान वाटली आणि ते तेलची पण खूप सुंदर होती. दोन्ही पण हम्म. हो म्हणजे असं फिरायसाठी म्हणजे वाट रियल आपण त्याच्यात जातो आपण त्या व्यक्ती माहित अस ते अस खर वाटत आणि काही तो जुना काळ आपण पण अनुभवलेला आहे ना त्या माध्यमातून. त्याच्यामुळे ते पण बघायला हां हां हां त्याच्यामुळे ते बरं वाटतं बघायला.
ह पण असं छानय जरा चेंज होत वाचन वगैरे काहीच होत नाही हो हल्ली हल्ली आता हे शाळा असते मुलीची मग मुलगा मोठा मुलगा कॉलेजला आहे. खरय हल्ली काय जे असतं ते मोबाईल वरती सुद्धा वाचनाचे ऍप येतात. वाचन करायचंय ते वाचन म्हणजे ऐका तुम्ही.
हो ते हे पण आहे ना पुस्तकांचे ऍप्स वगैरे आहेत ना आपण बघतो ते. हो लायब्ररी ओसड पडलीये आमच्या इकडे आव्हान करतात या वाचायला.
हल्ली नाहीच. कुणी जात लायब्ररीमध्ये तर कोणीच नाही शक्यतो हल्ली दिसातच नाही नाहीतर आधी गर्दी असायची.
हो हो किती आता केवळ दिवाळी मासिक येतात ना तेवढीच येत दिवाळीची येत अंक येतात ना मासिक म्हणता येणार अंक येतात ना दिवाळीचे. हां आणि तीन चार महिने ठेवतात ते वाचायला. आलटून पालटून आपण वाचू शकतो मुंबई मराठी त्यांचं संग्रहालय आहे तिकडे त्याच्यामुळे तेवढं हां ते आमच्या सासूबाईला फार आवडतं तेवढं मी म्हणजे अशी मी आहे मेंबर पण असं मुद्दाम मेबरशीप घेते हां हां अरे एवढे कुठ काही अंक पण क पण आणि त्याचा वेळ जातो अगदी पुस्तक वाचायला कंटाळा येतो शक्य नाही य ते अख्ख या वयामध्ये तर त्याच्यात दिवाळी अंक कसं छोट्या छोट्या स्टोरीज असतात ते बघितलं की होऊन जात.
माझं तर वाचन हल्ली तर, म्हणजे काहीच नाही, कॉलेज शाळा बंद झाल्यापासन म्हणजे लग्नानंतर थोडं वाचन झालं माझं, मग नंतर काही नाही, तेव्हा असायचे आपले
तेव्हा खूप लायब्ररीत असायचे ह त्याच्यामध्ये वाचल जायचं, आता वाचनाच आणि संबंध, दूर दूरचा संबंध नाही, ते अस त्याच्यातच वाचतो आपण येतं ना समोरच, काय मोबाईल मध्ये रीलस, आणि हे आणि ते
मग हल्ली ते, व्हॉट्सअप वरती पण भर भपूर पाठवत राहतात, असं काही. मग ते वाचलं की झालं.
नॉलेज मिळत, बाकी काय होऊन जात ते्, हम हम.
हो, आधी व्हायचं असं, आता काय नाही होत मोबाईलमुळे.
काय पदार्थ वगैरेची पण आवड आहे, पाकशास्त्र वगैरे आवडतं का? पाकशास्त्र तेवढंच ना, वेगळं पाकशास्त्र करून बघयच होत काय काय असतं ना, काही ना, वेगळ पदार्थ करून, हा, मुलांसाठी, ते होऊन जातं बरोबर आहे, मुलांमुळे होत ते
कर, मग कधी काय अस वडा सांबार फार आवडते, मग काय
फार फार
हो, आमच्या बरोबर, कधी आठवड्यातन दोन आठवड्यातनं, होतेच पावभाजी. मग कधीतरी कंटाळ आलाय, मग इडली सांबारच कर.
हम्म् हम, डिमांड असते ती पूर्ण करावी लागते.
हा, त्यांच्या असतात पर अस काहीतरी चटकमटक लागत, त्यांना, रोज भाजी पोळी नको अस
हा, तेच तीस कंटाळवाणी वाटते हो, हो हो.
हा, डब्याही त्यांना ते रोजचं नको हवं असतं, हे नक होय, दुसर दे
हो, आता एकादशीचा उपवास असेल ना तुमचा? उपास, एकादशी आली आहे ना शनिवारी, नाही नाही, उपास बिपास नाही पण उपासाचे पदार्थ करून खात त्यानमिताणे ते अ हा पदार्थ खाल्लं जातात ना, नाही तर कशाला मुदाम असं, म्हणजे बनवत नाही ना, रोजच्या लाई बा पलं असं आहे कि ते पण पदार्थ होत नाहीत कधीच, नाहीच होत, म्हणजे खरंच सांगतोय आम्ही असं बघतो, एखकादशी लोक उपास करतात, पण आम्ही असं बघतो एका स्पेशल एखादशी सुट्टीच्या दिवशी आली ना तर ते पदार्थ करायचे. हा, उपास नाही म झाला तर उपवास नाही तर, हे काय प्रत्येकाला किती झेपतय, आणि वयानुसार ज्याला झेप तर तो करतो, नाही तर का पण उपवासासारखो हे करतो.
पदार्थ, पदार्थ खातात सगळे पण.
म्हणजे, काय फॉर एक्झाम्पल खीचडी केली किंवा असं बटाट्याचा कीस वगैरे, म्हणजे काही असं बट उपासाचं काही पदार्थ अस तेवढंच, नाहीतर कुठ आपण एरवी लाईट मध्ये, करतो बटाट्याचा कीस किंवा अस रताळ्याचा किस या गोष्टी कुठे केल्या जातात, नाही होत ना त्या, मग त्यानिमिताणे एखाद्या सहा महिन्यातून एखाद्या वेळेला असे पदार्थ पण खाल्ले काय होतय असं पण आहे ना हे उपास तर होतात वेगळ्या वेगळ्या प्रकार आहे तसं एकादशीचा उपास आणि सुट्टी आली अ रविवार शनिवार आहे तर ते शक्य आहे तर असं अ नाही असं भानकडी पडत पडत असं आलं तर सगळे घरात असतात म ते खाणं होतं ना सगळ्यांचं आपोआप. हो शनिवारी हा हा त्याच्याम ते बर झालंय जुळून आलाय ते.
शनिवार रविवार म
हा असं आलं की हा. मध्ये पण एखादशी एक मला वाटतं कार्तिक की वाटतं अशीच रविवारीच बहू तेक आली होती बहुतेक तरी असं वाटतं माझ्या आ आ आठव लक्षात नाही. पण अशी आली होती काहीतरी हम्म हो. तर तो असं आल की नक्की जा ती संधी सोडायची नाही की हे शक्यतो हम्म हम्म हम्म.
आहे ना चांगल्या त्या निमित्ताने असं वेगळा काहीतरी बनवतात.
हो हो असं उपास आपण बारीक सारीक म्हणजे आपलं पोड परवा नसे उद्या लंघन करूया असं करूया असं आपण करतोस की असं. पण मुद्दा असं वेगळा फळाचा होत नाहीत ते त्याला हम्म.
पण आला की असं वाटतं नको खायला
हो हो हो त्याच्यामध्ये हो होतात, आपोआपचे उपास पण हे नाही होत असं पदार्थचे हे नाही होत असं मला म्हणजे आता एकादशी वरी दुप्पट खाशी आहे.
हा त्या दिवशी नाही म्हटलं तरी भरपूर खाणं होतो.
हो दाण्याची आमटी, वरीचा भात, भगर आहाँ हा हा बघायला ते आलं असलं की अ म्हणजे आमच्या सासूबाईला तर भगर आणि दाराची आमची स्पेशली आवड तेच आवडते ओ हो हो ते होऊन जातं मंग.
हॅलो.
हॅलो हो हो हो हो ऐकते ऐकते मी आहे आहे. हो हो आवाज येतोमला आवाज येतोय तुमचा.
हा मध्ये मध्ये ब्रेक होतोय ना.
हा होतोय का असं होतय का मला येतोय तुमचा आवाज आता मगाशी जरा ते थोडं डिस्टर्ब झालं होतं आता व्यवस्थित ऐकू येतेय‌‌.
हल्लेस
हा ओ हो हो हो हो. म आता ना आता हा कॉल तुम्ही केलाय ना आता मी एक कॉल करते मग परत तुम्ही एक कॉल करा आणि मग उद्या वाटलं तर तुम्ही करा तुमचा बाकी असेल तर काही प्रश्न नाही मला. फक्त विचारायच वेळ कधी असेल तरफ आता आज संध्याकाळी मी नाट बघायला चालले त्याच्यामुळे आज संध्याकाळी शक्य शक्य ‌नाही आहे पण एक कॉल आपण करूया आपल्या दोघांचाही हा. चालेल मी‌ डिस्कनेक्ट करते.
हो हो चालेल चालेल.
हम्म हम्म.